हॅलो धोडा की.. हॅलो हॅलो हॅलो..
ते
हॅलो
हॅलो
ध नाही
हा दळसा.
ह
काय करतास जेवला का? तुम्ही
हो जेवलू आम्ही.
काय स्वयंपाक करला?
आम्ही वांगी भात
मासरी
तुम्ही खाता का?
हो आम्ही मसरी जेवतू हाताला एक बार जेवतु
खाताळ
काले एक बार जेवतु
ओक हा हा काय करता मग
काय नाही आता त्या जेवलू त्या बर्तन धुवताव
हा हम्म आपली काय करतात सगळी समजण
समजन आज टी वी विवि देखतात सीरियल विरियल देखतात
हा. आत्ताच चांगलं होतं की
हो मा मासरी नाही नाही तर पण मासरी तुम्हा अह पिकतात घरी
हम्म तुम्ही काय करता?
काय नाही आता आगामाजे हाताला जाऊन आलं हमा काड
तुमच्या घरात
कव वयाचा हाय तुम्ही इकडे वाच हाय की नाही के
नाही त्या नाहीत तवा
काल मल
तुम्ही कोण वाघे मला नाही माहित ना
काल नाही माहित आम तुमचे घरा बाजूला राहतो ना तुला नाही
हा माणूसचा हटकता
कुठं चाललंय तुमचा माणूस
आता जपला काढा जेव ला आलो जपलं
हाय अ तुमच्या डेकरराना काय करतात
लेकरना सांगले का बाया आता देखता आता सेरल देखता
हा हा तु मी करता फोन बोलता का
हो तुमची काय करताकी दड आ ती
आम्ही सगळे बेस आहात चांगले आहात सगळे
चांगला आत
हां
ती क त
अ ते काद राहत बेस राहत ते चांगले चांगले गाव कात यात
हां मी इकडे महाराष्ट्राकडे राहतो इकडे अखख जवळ राहत.
हम्म ते त नकलकोट राजुरा चंद्रपूर ते महा काय टेम्पल राहते.
हो अख्ख्या धडहात हम्ही जातू एक माहित असू माहित अस कोच्च्या कोच सगळी गवन मचु नक्की इकडे येेततू माय तो पैलागाला येेततू एक ट्रेन चनी राहते तजवरर बसले बोर नेऊन. माय तर एक बार देखले आप. अक्ख धोड होते
हां आशीर्वाद ते अम एव राते माय तुम्ही कवर्त कवर्तक गेला का ह गेले उ मना
हा मी इकडे राहतो आईपाटण म्हणंत आहे तू
चंद्रपूर
चंद्रपूर इकडे सोयनाबाई मालूम का तुरे हला
हामी गेलो हामी गे जतेे
दौड राहा ते दौड राहा ते
तुमचे ऐनबाण सग धडाात की भेजात की
हो अख्खी तवड हा तू
ते माही वरच्या
काय आलेलं काय नाही घ्याला तुझ्या?
नाही जाला.
हां
याच्या माय, यांचे बाप, ह्यांचे भाऊ राहत्यात.
हाय. अ आतेशी का मालक तुम्ही कोण म नाही माहित, तुझी आक्की कसी माहि
हम् न नाही.
त्याची बाई मला बोलवतो काय इकडे सम द्याता हं बाई कोटी जा दहा बाई
बाई नाही वळत त्या ता ए मुली, ए मुला बोलतेत. ते
हो का? हा मी बाई इकडे ये बोलते.
ते हिंदी बोलत घे
हा.
तुमचे घरामंदी कवा झाडं अहात का?
हो हामी पीकऊतू ना.
काय पिकवता?
भेदडी पीकव तो, वांगी पिकवतो, या मिरच्या पिकवतो. कांदया
विकता की मग
हो ऊस विकतू, ऊस घरी खातो, आंबे का रवलू आंब्याच्या झाडं आहेत. राय घाटलूस. पाक्यानहाले तिकडे. तिकडे देलू.
पलाला नाही हवे.
ता नाही व का ह मे. विकतू मल पण आ धडसे होत एणे कोणते आ मला याज आहातू. याद विकतू मला बाहेर हात
एनी कोणतं झाड हात म्हणता आम्हना समजत का?
हो झाला आता या या त हो जांबाच एक आहे.
हा हे पचमी हट.. कता विचारता तुम तर अर्दम होत आहे. अम् म्ह हात कि मणे हा जात आंबे हात म्हणता अस.
हो जामाचा का बई हायता खाता तो हांची बरंड आखकी खात त गोड राहतो तो मीठ आहे चांगलं मीठ आहे चांगलं आहे. हो चांगला आहे मला क खरं झाडच एक दोन दहा होत तिथले
बस्ताल बस्तल दडंतरणे.
हमारे लागाचे दहा होत भाई
दहा कि्या दहा त नाही लागात. मिनिमम मिनिमम एक सेंबर ज लाकचव.
तेंबर एक बार नाही प करत ना भया.
नाही तझ बाया कच झाला बाया.
पाच दहा लागून राहतो ह ते म्हणता शेंबर लागतात. हे पाहन पाणी पाऊस वगैरे लागतात एकदम शेंबर म कशी होतात. का
एकाद प काय लागड म्हणंगे. पडवाळा पडतरा अत्या.
हो इकडे अखखे का कोतुलगी
तुम्हा का वांढरा या तमकड वांढर वांढरा हकडे एक सुगण आहे र भे एक सुभीना इरावे
तुम्ही नाय्या का
आम्ही कोर्तं देवस्थान जातो की तिकडे कोंडा काठतो तिकड ते बर देलं होय. आम ग्रहक का कुठं नाही आहे. त्या अससं नाही येत आम्हाला दिसत नाही.
ेत तू आमच आंब्याबाच झाड मर एकक वचनय देेयेतू अकेचछाकतत घरन हात सिरन मारी का पूर वडे गिडे साखर तांंदुरू पूर नेतात
त राहता बसता
आम्ही आता टवाड नाही लावू आम्ही पुढं कोटगी आहात - तूथे आय ऊन मंग अंगड अंगड करत्यात आता
तुम्ही देखून दवावा की म्हणजे त जागात राहिल नाही राहिला कशी
तसे वे सरा तू आता पण कव्वर येत रे आम्हाला काय - चौकबाया
बय हा हम् ह् आणि काय करता मग सर कुशाल हा की सग रे
हो अखखे धोड खुशाला हार तुम्हाला पिकतात की
हा टिकटा तितला पटचुना य ग
आई हो कलय तुम्हाला बन त त नाहीेते
बिंडड आहे मग
माारी एक गमत
आचे आई बाण देखून घे त आणिचे भाऊ देखून घेत आच्या ददामखंगे त मरा काय नाही मी सीख तर आता जाब येतो का देता मीला
नाहीदी नकी मारी तूं हं ते घरा बाऊजे राहते मलिक वा
तानं तवा दिसलंय आहे पण तू कोणस
जांबद हारू दिमबदारडबोत
आमला तमला नाहीई मना झाड हात कि म्हण ज हाति एक्झामपल सांगाल
नाही नाही तू एक झाधाड एक शंबर लागला काय झाधाड म्हणलीि ना
हो भया मल्लक लागतात घिन पचारले विचारले तू काय सांगावा
सारे सारे अ लागतात अआता धाडस.
खाई खाई एकलीच खाय नाहीतर विकून दे. माल नक बाह तुझे जमा नक तुझे लिंबा नक तुझे आमे नक
सरे सरे बाय.